हॅलो हां बोला की.
हा हा नाही तुम बटाटोची आमटी कशी करताय?
बटाटोची आमटी तुम्ही हे करता?
अ आम्ही कनी दोन प्रकारचे करतो डायरेक तर फोडणी टाकते, बटाटू आणि शेंगदाण्याच कूट घालून. पण अनेक दुसरं प्रकारचे बटाटू शिजवून. फोडणी टाकून तस ते एक करतोय.
हा.. हा..
तुम्ही कस करताय.
आम्ही, हे करत नाही हो. बटाटुची आमटी कधी केले ने सोडा, अ... उपवासाला असं बटाटू,
कोण पोरगं होतंय. आमचं.
तांदूळ त्यात, गरम पाणी घालतोय आणि वरीचा भात साध चं घालतोयं. तुम्ही कसा करताय,
अ आम्ही दोन प्रकारच करतोय. एक तेलात तांदूळ भाजून पुन्हा गरम पाणी आधी करून घेतोय. गरम पाणी. आणि कावातून काढले की, त्याच्यामध्ये मग
अं.. पुन्हा जिरं आपल्याला जिरं फोडणीला टाकयचं. जिर घालायचं आणि जरा तांदूळ भाजायचं. पांढर होईपर्यंत आणि मग त्यात, चवी साठी पीठ, आणि मीठ आणि पाणी. गरम पाणी ओतायचे ते ते एक प्रकारचं करतोय. पुन्हा मग जर डायरेक्ट जर हे आस असा भात केला कनी, त्याला ब.. बटाटे ते आणि आमटी करायला लागते नाही मग, जर डायरेक्ट आपल्याला करायचं असलं तर अ कांदा मिरची लसूण घालून अ कांदा न आणि कोथंबीर घालून कणी पिवळा वरीचा भात करते म्हणजे ते नसते पण कांदा भाजला आधी पाणी गुळ घ्यायचं गरम करून पुण्याच्या जरा कांदा आणि मिरची भाजण घालायचं. जिरा मोहरी कांदा थोडा भाजला कि म त्यात जरा ते पाणी ओत. त्यात जरा शेंगदाण्याच कूट, चवीसाठी मीठ घालून ते उकळायचं. आणि उकळल्यानंतर ते वरीच तांदूळ इकड साईडला भाजून घ्यायच आधी. आणि मग त्या उकळीमध्ये ते तांदुळ ओयायच होत, पण डायरेक्ट वरीचा भात शिजलेला मस्त लागतोय.
वाफ दे काय?
काय जाऊन दुसरी आमटी करायला लागत नाही मग.
हा हा अ आम्ही आम्ही डायरेक्ट शिजवत नाही त्याला, त्याला शेंगदाण्याची आमटी करतोय. आणि वरीचा भात पांढरा करतो.
हा.
हम्म हम्. आणि शाबू केलेले कस कोण खईत नाही. शाबु जरी शिळे उरले ना, जरा उन्हात घालायचे थोडे आणि उन्हात घालून दुसऱ्या दिवशी भाजून जरी खाल्लं असतं कणी तरी पण चव येतीया बघा त्याला. तळायचं तेलात हम्म. आपली शिळी चपाती उरली म्हणा तर शेव चपाती कणी तवा घ्यायचा आपला नॉनस्टिक चा त्याला तेल लावायचं आणि एका पातील्यात बेसनचं पीठ घ्यायचं आणि नुसताच त्यात मीठ घालायचं, आणि भिजवायचं, म्हणजे आपुनं बटाटे भजीला कस हे करतोय कणी भिजवतोय तसं कणी नुसताच भिजवायच त्यात मीठ चटणी वगैरे काही घालायचं नाय. आणि एकीकडे कांदा चिरून घ्यायचा आणि चपाती त्या तव्यात घालायची आणि ती त्याज्या वरन ते पीठ लावायचं हातान चपात वर त्याच्यावर कांदा टाकायचा आणि जरा चट टणी टाकायची आणि ती खालन चप भाजली की ती वर आ ते आपुणच ते आणि पलटी करून टाक कायची. खायाला एकदम असं कुरकुरीत त्या चपातीला चवी येतिया हूं हम् आणि गव्हाचं पीठ आपलं असेल म्हणा त्याच्या सुद्धा आंबोळ्या मस् लागत्यात.
शिळी चपात्या म्हणजे आपल्या राहिलं ते ते आणि तस हे करताय का तुम्ही कधी ते?
ते नाही हो कधी करीत
हा हा जरा प शिळी चपाती म्हणजे सकाळच्या चपात्या जर केल्या आणि त्यातल्या थोड्या राहिल्या म संध्याकाळच्या का घरातली कोणी जास्त खाईत नाहीत ते मात्र पेक्षा कनी
होय.
त्याच तुकडं करायचं बारीक बारीक आणि जरा कांदा, टोमॅटो, चटणी, मीठ घालून कोथिंबीर जर असेल तर घालून कणी फोडणी फोडणी द्यायची म्हणजे एक प्रकारची शेंगदाण्याची आमटीच करायची ती शेंगदाण्याच्या आमटी कडे जरा चपाती टाकायची त्याला काय शीजवायच नाही. गिर होते तर असं शिजून म उतरायचं मस्त लागते ते पण
लागतय का हा हा करून बघतो आतापण
हा हा भाकरीच पण शीळ्या भाक तेज तुकडं करतात भाकरीच्या तवावरच कनी अम जरा कांदा, टॅमॅटो पाहिजे अस जिरं, मोहरी घालून कनी, ते भाकरीचा तुकडा बारीक करून., टाकायच जरा चटणी मीठ चवी साठी आणि थोडं ऊगच पाणी टाकायचं वाफलुन म्हणजे कुरकुरीत असं मस्त होतय ते पण
होतय का हा हा मगं-
म्हणजे अन्नाच मात्र होइथ नाही हो,
हा हा आणि सकाळच्या मु आपलं गव्हाचं पीठ भिजवायचं त्यात कांदा, टॉम्याटो, ढबु मिरची, घालायची मीठ घालायचं आणि--, तेल लावून त्याच्या सुद्धा आंबोळ्या गेल्या का नाही तर पोरांना मस्त लागतात
हा घव्हाच्या पीठाचे आणि, त्या सघं डाळीची आमटी करायची
डाळीची आमटी,
तुम्ही कशी करताय डाळीची आमटी?
आम्ही का आमी जर काय शेवगेची शेंग ज मी घालाणार असलो
हा
एक डाळी ज उत्सव आधी घ्यायचा कारण शेवग्या शेंग आीच तर घातली की ती गीर होत्या हो.
हम हा
पुन्हा म त्यात टॅमॅटो, शेवग्याची शेंग जरा चटणी घ घालायचे आणि पुन्हा जरा म फोडणी त्या चटणी मीठ, जीरं- मोहरी क लसूण कडीपत्ता टाकून फोडणी द्यायची.
द्यायची का? हा हा आणि
त तिता जे आंबिल कदी करतायस म्हणजे? ताकाची आंबिल
नाही हो, तुम्ही करताय?
हा करतोय की
कशी करता?
अ ताक आधी हलवून घ्यायच ढवळून
हा
त्याच्यामध्ये पीठ थोडं ज्वारीचं घालायचं
हम
म्हणजे पातळ होत्या ते रा नुसतच ताकाचं कसं, फुट फुटतंय मग आ म त्याच्यामध्ये मीठ, हळद घालायची आणि पुन्हा मग फोटणी ला कणी अ कांदा, कांदा नव्हे लसूण, आलं आपल्याला चवीला पाहिजे अस तर आणि मिरची, हिरवी मिरची चेचायच्या आणि त्या जिर - मोहरी घालून कर तेलात भाजायच्या, फोडणी टाकायची. आणि त्यात आपल्या जर जरा हळद चवीसा डी हळद, मीठ घालून पुन्हा फोडणी टाकायचं आणि तेज उसळ आला की उतरायचं.
उतरायचं का हा हा बघतो करून.
करून बघा अस कधीतरी
हा अस कोणत स्पेशल सांगितलं की ते करून बघितलं की मस्त आपल्या हातच खाऊन खाऊन कंटाळ येतोय नाही तो जरा पद्धत वेगळी असली कि बर वाटतय हा हा
तुम्ही वडापाव कधी घरात केलात
आ
वडापाव येत असला तर सांगा की कस करता
वडा पाव आहे बटाटो मिक्स अ बटाटू शिजवून घ्यायचं गिर असे कच्च राकायचं नाही बटाटा गीर शिजवून घ्यायचा आणि त्या बटाटा ते मग शिजलं कणी गार झालं कणी ते सोलून घ्यायच काढायची व्यवस्थित आणि बारीक कुस करायचा त्यात एकीकड मिरची कु कोथमीर आलं लसूण आणि आणि ते मिक्सर ला वाटायचं आणि ते त्यात वड्यात घालायचा जरा मीठ जरा उगं सोडा लई सोडा घालायचा नाही जराच घालायचा नाही तरर बेसनमध्ये घा तरी पण चालते आणि त्याच्या चप चपट्या करायच्या. असे ते त्यात एकजीव करायच. वेवस्ती ते? आणि चपट्या चपट्या ते अशा करायच्या. आनी.. मग बेस चनच पीठ घ्यायचं. त्यात जरा, भागवत घालतंय, कोन चटनी, चटनी जास्त कोन वापरत नाय. जास्त भागवतच वापरतय वड्याला. आनी. मीठ. ते हलायचं आनी जरासं सोडा घालायचा. आणि एक जीव कराय चं व्यवस्थित. आणि. त्यात मग. तीळ वं ड्या बुडवून, बुडवून किनाय तळून घ्यायचा.
हा, हा.
पूर्ण असं खुलूस्तवर तळायचं, बारीक गॅसवर. मोठ्ठ्या गॅसवर तळायचं नाही. मग त्यात न आतलं भाजत नाही व्यवस्थित. आत बटाटू कच ्च राहतंय मग.
हं. हं.
कोनकोन त्यात कडीपत्ता पन घालतंय. पन कडीपत्ता व्यवस्थित चवीला लागत नाय.
हा.
हा, चावीसाठी घालत्यात पण चवीला लगीत न्हाई त्या. त्येकाला कडीपत्ता आवडत नाई ओ.
हा, होय. आंबट चकायचं काय? चं, त्या.
अं. ते व्हय. ते कसं करते सांगा. धही असं. से ना. दही, याच ताक करत्यात एकदम पातळ पानी घालून, त्यात थोडी कोथमीर, तं खरडा. आनी अ हळद, जरा साधारण अस चे, घालून कां नाई, मिक्सरला वाटत्यात. आणि तेवढं पाच तर असं पाण्यागतीन करून की नही ते गार करून की नहीं खायला देत्यात. आन आमच्या इथ सडवलीत.
त्याला जास्त वेळ ठेऊन चालत नाही ना?
अ हा त्याला मग नाही जास्त वेळ ठेवून चालतय ते फ्रीजला. फक्त पॅकमध्ये ठेवायचं नसतं. ते म्हणजे एखाद टोपण गच्च घातलं ना त्याला, येते वास मारतोय त्याचा. हम्.
हं, हा ठेवा.